हॅलो. नमस्कार.
कशा आहात तुम्ही? हॅलो. हा आज हवामानावर बोलूयात. कामत हा. मी पण मजेत हे. हवामानावर बोलूया का आपण? हा ना हो ना हाप हवामान बघित लं ना आताच कसं बदलले किती बदलय हवामान पाऊन आता जून चाललाय तरी सुद्धा पाऊस नाहीये काही नाही. भंयकर गरमी आहे आणि ह्या वेळेला तर वा बघितल्या ना किती गरमी होती सगळीकडेच उन्हाळा खूप होता पण. छेचाळीसे. चाळीस तापमान होत अमरावती ती तिकडेच्या तिकडच्या भागात तर पार सत्तेचाळीस तापमान होतं लोक लोकांना कसं राहायचं. काय राहायचं हा प्रश्न पडला होता. ते कसं जीवन जगत होते ते त्यांच त्यांना माहिती पावसाचा पाऊस. नाहीये आणि हे, शेतकरी किती हवालदिल झालेले पाऊस नसल्यामुळे. पाहिलं त्यांना काहीच कळत नाही पेरण्या करता येत. नाही काहीच करता येत नाही त्यांचं किती मरण होते तसेच. कऱायचं शेेत्या, हा.
अर्धा जून महिना उलटून गेला तरी अजून पावसाचा पत्ता नाहीये आणि अजूनही वैज्ञानिक त्यांच्या म कधी पाऊस पडेल आपण काही सांगूको शकत नाही सध्या प्रशांत महासागरामध्ये जो अल ननोचा पट्टा तयार झालाय प्रशांत महा सागराचा तापमान वाढ गेय त्या परिणाम म्हणून ही भयंकर गरमी आपल्याला सामोरे जावे लागते याला आणि त्या म आपण ह्या सगळ्या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत की सतत होणारी झाडे झाडांची तोड सतत-अ सिमेंट काँक्रीटची जंगल यामुळे सगळं वातावरण बदलून गेलंय माणूस पूर्ण बदललाय त्याप्रमाणे निसर्ग बदललाय
आणि व-प्रदूषण वाईट लयना त्या च्यामुळे त्या प्रदूषणामुळे सुद्धा लोकांना-अ श्वास घ्यायला हे होतंय एवढं प्रदूषण झालेलं अय त्याच्यामुळे त-तर गर्मी चं प्रमाण वाढणारच आहे आणि-अं झाडंच नाही म्हटल्यावर त्यात डोंगरांची झीज होते किती आहेत झाडावर फळं हा तेच तर त्यामुळे पण अ-सगळंच-अ वातावरण खराब झालेलंय आणि नको त्यावेळेत ला पाऊस पडतोय अवकाळी पाऊस पड-अ पडतो शेतकऱ्यांचं नुक....
नुकसान होतं हो तेच ना
द्राक्षांच्या बागाच्या बागा झोपून जातात आणि पिकांचं नुक--. सान होतं किती त्रास होतोय ह्या सगळ्या गोष्टींचा पण मानवच हे सगळं मानवनिर्मित तच आहे बा मानवच हा मानवच हे करत आहे करत नाहीये जिथं झाड लावायला पाहिजेत तिथ झाडं लावत नाहीये उलट अ-हा झाडांची तोडच तेवढ्या खूप मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे ते प्रदूषण होऊन सगळं-अ... हे होत आहे हवामानाचा हवामान बदल होत आहे याच्यासाठी सुधारणा करायला पाहिजे लोकांनी
वृक्षारोपण हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे पण कसं आहे वृक्षारोपणाची शोबाजी केली जाते कि आम्ही इथे झाडे लावली तिथे अरे झाडे लावलीत पण त्या झाडांची काळजी घेणार कोण त्यांचं संवर्धन करणार झाड म्हणजे एक लहान मुलंच आहे त्याला पाणी घालणं त्याची काळजी घेणं त्याला खत पाणी घालणं त्याच्याशिवाय ते मोठं होणार आहे का नुसतं झाड लावलं आणि चार दिवस पाणी घातलं आणि सोडून दिलं व्हिडिओ तयार केले व्हायरल केले आम्ही इथे झाडे लावली आम्ही तिथे गाडी लावली असं नाही होत ना?
हो ना आणि प्रत्येकाने एक आपली नैतिक जबाबदारी आपण समाजासाठी स्वतःसाठी आपल्या देशासाठी आपण करतोय म्हणून एक झाड लावून त्याच योग्य रीतीने संवर्धन करणं खरंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी हा त्यासाठी झाडाची भीशी वगैरे हे जे उपक्रम असतात ना ते.
ह बोलले गेले पाहिजेत. बरोबर मी तर म्हणेन की समाजासाठी सोडा देशासाठी पण सोडा स्वतः.
स्वतः साठी आ हा ते बरोबर आहे तुम च तुमं म्हणं बरोबर आहे.
स्वतःच्या येणाऱ्या पिढीसाठी स्वतःसाठीठी झाडे लावा. तेव्हा पुढची पिढी जगू शकते. नाही तर ते काय सर्वायव करणार?
हमा. काही दिवसांनी झाड नाही. झाडंना पाणी नाही काही नाही. त्याच्यामुळे सगळ वीज निर्माण होणार नाही काही नाही ज्या सोय आपल्याला एवढ्या उपलब्ध होत आहे. त्या काहीच होणार नाही. काही दिवसांनी त्याच्यामुळे आपल्याला अंधारात. राव लागं. नारे अण अशा अशा गोष्टी होणार.
झाड नसेल तर पाऊस नाही पाऊस नाही तर पाणी नाही पाणी नाही तर पुढे काहीच नाही हो. म्हण काय कसा माणसाने जगावं आणि मग माणूस सुधारणार. हा भला मोठा प्रश्न आहे. माण सुधारायचं कधी? आहे ती मोठी मोठी दीडशे दोनशे वर्षापूर्वीची झाडं अगदी ह म्हणजे निर्दयीपणे तोडली जातात. मुळासकट उखडली जातात आणि तिथे मो मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभारल्या जातात. अरे तुम्ही बिल्डिंग उभारा पण त्या झाडांची काहीतरी वेगळी तरतूद करून करू शकत पॉसिबल असेल तर करा ना.
करायलाच पाहिजे ना. आणि आणि आ आता म्हणजे तुम्ही फक्त पैशांची भिशी लावता याची भिशी लावता त्यापेक्षा तुम्ही झाडांची लावा शंभर रुपे दोनशे रुपये गोळा करा आणि त्या भीशीमध्ये त्यांना तेदा हा झाड. वाऱ्या झाड असे लावायला द्या. आणि त्याचं संवर्धन करायला शाळांमध्ये उपक्रम राबवायला पाहिजे. कि ते झाड झाडं लावाय. हे करा आणि प्रत्येकाने आणि आपण असे रस्त्याने जाताना पण लिलीच्या बिया झालं.
हो आपण घरी ज्या भाज्या आणतो फळ आणतो त्याच्याच बिया वाळवून जरी आपण तिकडे तिकडे फेकयला. एक दोन झाड उगवली तरी त्यातून फायदा आपलाच आहे तेच ना मुलांना शाळेमध्ये वगैरेु वोपणा जर कार्यक्रम उपक्रम राबवले गेले ना तर खूप प्रगती होऊ शकते. त्याच्यामध्ये पण माणसाला करायचं काहीच नाही माणसाला सगळं आयचं हवंय सगळं आरामशीर. आणि लक्झरियस लाईफ जगायला शिकलेला आहे माणूस
अस झालंय घरामध्ये एसी असतो कुलर असतो लोकांना कसली आता असं वाटत नाही गरज नाही वाटत मला एसीची हवा मिळते मला नैसर्गिक हवेची हा नैसर्गिक खवायची पण गरज नाही.
माणूस कृत्रिमित्या जगायला शिकलाय त्याच्यामुळे त्याला निसर्गा ड राहिली नाही. सध्या वाढतं प्रदूषण सगळीकडे आपल्यालाच अगदी दहा पावलांवर जायचं असेल तरी मुलं हली गाडी काढत. त्या गाडी वापरण्यामुळे किती प्रदूषण होय हा विचार आपण. करत नाही किती इंधन वापरलं जातं. किती प्रदूषण होतं याचा विचार कोणच करत नाही.
विचारच नाही आहे लोकांचा आणि त्याच्यामुळे झाड नाही त्याच्यामुळे पाऊस नाही पाऊस नाही म्हणून शेतीला पिक नाही. आता पीकचे पाऊसच आला नाही शेतात पीकच पिकले नाही तर मग आपल्याला खायचं काय? महागे काही थोडं. फार राहील त्याच्यामध्ये महागाई एवढी वाढून जाते. मगाईमध्ये मकरयच. काय जगायचं.
महागाई म्हणजे इतकी महागाई आहे की, आधी जे घर सात हजारात चालायचं ते आता पंधरा हजारात सुद्धा कठीण पडतय चालवण.
आणि ते पण हे काटकसर.
आठ हजार करून अगदी अगदी तरी ते पंधरा हजार पुरत नाहीत. म्हणजे मागच्या तीन चार वर्षाचा हा रेश तो काढला ना. मी स्वतःहून सांगते मला दर महिन्याला मी पंधरा हजाराचं बजेट ठेवलेलं असतं आम्ही तरी चारच माणसा आहोत घरामध्ये. तर ह्याच्या ते सात ते आठ हजार रुपये बॅलन्स राहील. आख्खा महिन्याचा खर्च काढून आणि आता तोच खर्च. करून पंधरा हजार रुपये पुरत नाहीत माणसं तीच खाणं पिणं तेच सगळं तेच पण वाढती महागाई.
हम् मग याला कारण सगळं तर प्रदूषण आणि हवामान, त्याच्यामुळे प्रदूषण, णामुळेच हवामानात हे होतंय सगळं आणि ऊन वाढलं. सगळं वाढलं लोकांना जीवन जगण मुश्किल झालं. या सगळ्या गोष्टी झाल्यावर. सुद्धा लोक समजत नाहीये त्याच्यावर उपाययोजना करत नाहीये. जो तो फक्त आपला आपला बघतय अशा गोष्टी झालेल्या आहेत.
तेच ना आणि ह्यामध्ये काय होतं बिचारा शेतकरी इतका भरडला जातो आपल्याला ताजी भाजी फळ वगैरे यां पीक घेतो. आणि त्याच्या प विाराच्या पदरात ज घातलंय त्याने शेतामध्ये ते सुद्धा निघत नाही. मजले मज मधल्यामध्ये सगळे दलाल लोक खाऊन जातात पैसे आणि तो बिचारा शेतकरी त्याच कुटुंब अस वंचितच राहत सगळ्या गोष्टींपासून किती भली मोठी शोकांती काय ज्याच्या जीवावर आपण जगतो. त्याच असं नुक तो कि भयानक आहे म्हणजे हे सगळं.
तेच ना आणि त्या पर्याय त्यांना आत्महत्या करावी लागते.
प्रश्नच नाही किती प्रमाण आहे आत्महत्याच्या शेतकऱ्यांमध्ये त्याच्यात हे जर वातावरण असं असेल. पाऊस नसेल तर त्या शेतकऱ्यांनी पिकवायचं काय आणि कमवायचं काय आणि आपण खायचं काय.
खरी गोष्ट आहे.
खूप भयानक चित्र आहे सगळ एकंदरीत आपल्या जीवनाचं आणि हे आताची परिस्थिती अशी आहे, इथून पुढच्या पिढीला अजून काय काय सामोरे लावावं लागेल काय काय बघावं लागेल. त्याची कल्पनाही करवत नाही. आत्ताची परिस्थिती बघता. जून महिन्याच्या दहा अकरा तारखेपर्यंत पाऊस हा पडतो तोच पडतो. पण आता गेल्या वर्षी मे महिन्यापासूनच पावसाने सुरुवात केली अगदी डिसेंबर पर्यंत पडला. आणि ह्या वर्षी हो वर्षभर पाऊस पाऊस होता. आणि ह्या वर्षी जून अर्धा उलटून गेला तरी पावसाचा कुठेही सांगपत्ता नाहीये. आणि आता अजूनही अस समजत की पाऊस मानसून कधी येऊन पडेल पाऊस त्याचा आहे काहीच सांगु शकत नाही. जिकडे तिकडे पिण्याच्या आमच्या या भागामध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याची टंचाई आज तीन दिवस
हो ना काही भागांमध्ये तर तीन काय पंधरा पंधरा दिवस
हो आम्ही पाण्याच्या भागामध्ये राहून आम्हाला तीन दिवस पाणी येत नाही तर ज्या भागामध्ये पाऊसच पडत नाही जिथे काय परिस्थिती असेल विचार
चालेल तुमच्याशी बोलून मला खूप बरं वाटलं परत धन्यवाद परत
हो धन्यवाद्य
हो